हॅलो हॅलो मला तुझा आवाज काही येत नाही. हॅलो हॅलो हॅलो
हूं आवाज येतय.
आता यालाय हॅलो
हा हा बोल
हॅलो
हा येतोय आवाज बोल नाही आवाजच येत नव्हता मला तुझा
काय माहितीय अगं काय झालंय. हा म मला पण येत नव्हता तुझा आवाज हॅलो हॅलो करते पण हूं ते तर आहे बोल कि,
हवामान बदललंय त्यामुळ चेंज होतोय आवाज.
हूं! हवामानाचं काय खरं नाहीये.
हो ते मात्र आहे हवामानाचं काय आज आत्ता आहे ऊन पडतय तर संध्याकाळी पाऊस असतोय स जो असते.
नही ग त्यापेक्षा ते? म्हणजे ह्या सा गळ्या वातावरणापेक्षा ते समानच, म्हणजे सण आलेले ते जरा
अग ह्या हा ह्यात म्हणजे तर वातावरण पण आता म्हणजे माणसान बारा, महिन्या ते बारा सण केल्यात, कारण की तिन्ही तू त्यांना सहन होत नाहीत, त्यामुळे काहीतरी कशात तरी गुंतून राहायचं अशामुळ तरी आपलं सण, निर्माण झाले नसतील ना ग
ते तर आहेच म्हणजे आता कसं फार पूर्वी पासून चाल नाल नेलेले
होय काय? परंपरा आहेत आपल्या. सणवार
सण म्हनलं की कसं जरा असं आनंद, उत्साह, कौटुंबिक म्हणजे जवळ येतात, ना म्हणजे कसं काय म्हणतात सगळे. पाहुणे रावळे म्हणा एकत्रित छान वाट
आपल्या सणा सुरुवात तर गुढी पाडव्यापसू नच होते बग मराठी सण चालू झाला. अ वैशाख जेष्ठ इंग्ल इंग्लिश कॅलेंडर प्रमाणचं आपलं काय एवढं नस मराठी कॅलेंडर प्रमाण आपल्या सण साजरे होतात.
हूं आणि वर्षभरातून एक येनारे सण आहेत ना हे.
हा एकेकदाच येतात ना होय अगं आता बघ कि चैत्रपासन जे काय चालू झाले सण आपले ते पूर्ण जान ऐ जानेवारी म्हणलं तर ना ते ह्याच्यापर्यंत राहते.
हा, मग ह्या यात आ
आवाज ब्रेक होतोय तुझा दिदी हॅलो अ रेंजमध्ये ते
पाडवा म त्रास ब्रेक होतय ग तन
मला पण तुझा आवाज ब्रेक झाल ला म्हणून म्हटलं जरा रेंज मध्ये येतेस का? हे असंच ना आता
तेच की वातावरणामुळं काय म्हणजे व्यवस्थित चालतच नाहीये.
हो
हम्म अग ठीक अग ते हो याच चाललं होत नाही का गोढी पाडव्याच बोलत होते ग मी
आता बघ कि पाडव्या दिवशी आपण गुढी उभारतोय तुला माहित आहे काय ग गुढीपाडवा आपण गुढीपाडवा का साजरा करतोय? म्हणजे काय विशेष आहे त्या सणाचं इतकं आपण गुढी का उभारतोय? याच्याबद्दल तुला
म्हणजे मला फक्त एवढंच माहित ते एक म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात एक असते.
हा मराठी महिन्यात ची आपली सुरुवात होत्या पण आपण गुढी उभारतो काय? च्या माग इतिहास काय हाये?
तस ते एवढं माहित नाही ग तुला माहिती असेल तर सांग ना मला फक्त ते ह्याच माहिते बघ ते ते लिंब वगैरे योग्य म्हणजे चांगलं असाव
अ चांगले राहते पण गुडी का उभा साजरी केली जात्या असं म्हणतात की राम अयोध्यावरून आलेले आणि त्यावेळेस विजय म्हणून आपण गुढी उभा करतोय. कोण म्हणतय की संभाजी महाराजांचा वध झाला ना त्यावेळेस अफजल खान त्या औरंगजेबानं त्यावेळेस त्यांच शिरछेद करून असं फिरवलेलं असं काय तरी इतिहास नेम का त्याच्या माग इतिहास काय आहे? हेच कळत नाहीये, म्हणजे आपण गुडी का उभा कर
कसय आपल्याला कसं म्हणजे आधीच्या सगळे सण आधीपासून सगळे आपल्या पिढीचे साजरे कर मग तसच ते आपल्याकडे आलेलेत पण त्याच्या मागच एवढं खोललं म्हणजे कारण कोणी आपण कशाला विचारतो नाही का पण
गुढी उभारण्या मागच माग म्हणजे काही तथ्य असतील किंवा जसे काही अफवा असतील किंवा काही पण काही गोष्टी खऱ्या असतील काही एकदम कोणी पण काय पण उठवलेलं असल. पण नेमका इतिहास काय आपल्याला माहिती हवा, हा नाही ग कि तुला जर त्या बद्दल कल्पना असेल तर मला सांगशील काय?
नाही मला पण एवढं माहित नाही ग, नाहीतर मी तुला सांगितलं असतं. म म्हणजे जास्त आता करून आपल्याला काय माहितीय की नवीन वर
हा नवीन वर्षाची सुरुवात होत्या.
पहिलं मराठी महिन्याच मराठी वर्षाच पहिला सन आणि म्हणजे तिथून सुरुवात होती ना सणांना आपण मराठी वर्षा प्रमाण बगायला गेलं तर नवीन वर्षाची सु सुरुवात ती गुढी उभारून
गुढी उभारूनच केली जाते आणि बग की गुढीपाडव्या दिवशी गुढीला नैवेद्य असतो पुरणपोळी.
हो हो
ते मान आणि गुढी उभारताना कीती त्याला त्या तांब्या घालायचं परत
साडी घालतात.
हा हा लिंबाचे हा आणि ति तुला माळ माहित आहे का? व्हाईट कलरची साखरेची माळ मिळते ती माळ घालतात.
हा हा तेच
आवाज दि ब्रेक होतेय तुझा
साख रेची माळा असतेस म्हणजे घाटी म्हणतात.
हा घाटी म्हणतात, जरा रेंज मध्ये य मध्येच तुझा आवाज मला ब्रेक झाला. हॅलो हा हा
हॅलो आवाज येत येतो का
शकतोय तुझा आवाज
हम्म तुझा पण ब्रेक होतोय ग ते रेंज रेंजमुळे होत असेल.
हो रेंज मुळे होत असेल आणि दारासमोर आपण किती मोठे रांगोळी
हम्म रांंगोळी काढून गुडी उभारतात ना पाट वगैरे ठेऊून उभारतात
ते घरामध्ये आनंददायी वातावरण असते ते सण असल्यावर आई हो आणि आपली लगबग मध्येच चालू रांगोळी काढ सजवा किंवा अ छान आवरून गुढी उभा करा दाराला आपल्या छान तोरणात त
हो आंब्याच तोरणना वगैरे लावतात. नवीन वर्षाच म्हण म्हणजे झेंडूची फुलं आणि आंब्या आंब्याच्या तोरणाला जास्त महत्त्व आहे म्हणजे मान आहे.
हो हो हो
तर ते पण लावतात
अ मेन म्हणजे अग लोक खरेदी करतात सोने म्हण किंवा काही नवीन वस्तू आपल्या
हा मग ते ना मुर्तातला साडे तीन मुहूर्तातला मुहूर्त मानला जातो ना, त्यासाठी म्हणजे काही ना काहीतरी वस्त तू घ्यायच असं त्यामागचं कारण म्हणजे हेतू असतो कारण त्या जो गुढीपाडवाचा जो म्हणजे दिवस आहे तो अतिशय म्हणजे उत्तम आहे साडेतीन मुहर्तातला महूर्त एकच असतो.
हो बरोबरे तुझं आणि नवीन वाहन ते घेतात लोक सोनं घेतात हो नवीन घेतात सगळ्या हा नाही का मस्त मजा येत्या गुढीपाडव्याला आणि आमच्या इकडे खेडेगावात तुला सांगू काय गुढीपाडव्या दिवशी नदीला नारळ घेऊन जात्यात जातात काय म्हणजे नदीला पुसतात असं आणि सकाळ सकाळी पोहायला जातात आमच्या इकडं असं असतंय आणि सकाळ सकाळी पोहायला जाऊन आल्यानंतर आणि त्या दिवशी ना लिंबाच्या पाल्यान अंघोळ केली जाते आणि कडुलिंबाचा पाला खाल्ला जा
हुं ते आ हो हो ते म्हणजे आरोग्य चांगलं राहावं हे हा त्याच्या मागचा हेतू असतो ना आणि लिं ब कसं आरोग्याला चांगलाय म्हणजे ससा आपण जास्त लोक हे का आणि त्याचा हे पण बनवतात बघ अ लिंब आणि हरभरीची डाळ थोडसा गूळ टाकून तो प्रसाद म्हणून त्या दिवशी म्हणजे दिला, जातो वाटला जातो.
ओ हो तो वाटला जातो प्रसाद म्हणून त्यात बघ ना सगळं असतय आणि आपण ते सगळं बनवलेलं असतय आणि त्या पुरणपोळी सोबत तर किती छान गं ती गुळवणी असत्या दूध अ आपलं सांगडगे पाप
हो ना हो ओ हो
बटाट्याची भजी, कांदी भजी, अळूवडी, कोथिंबीर वडी
हो-हो केवढं जितक करेल तितक कमीच आहे.
कटाची आमटी इतके सारे पदार्थ वाह-वाह असं वाटते हे आत्ताच जाऊन खावा का काय इतक असं भरलेलं ताट गोडाधोडाचं एकदम मस्त आणि तो सुटलेला पोळ्यांचा घमघमाट आमचे म्हणजे खेड्यामध्ये त्रास आहे पण घरात तर आपल्या
हम्म आणि आणि त्याच्यामध्ये पण किती प्रकारे म्हणजे पिठावरची पोळी तेलावर ची पोळी त्याच्यात पण म्हणजे
पोळी आ असं
हा तेलावरची पोळी का नाही तोंडात ठेवल्या-ठेवल्या विरगळती इतकीे सुंदर बनते.
पण त्याला तितकी कष्ट पण आहेत, पण कष्ट केल्यासारखं त्याच्या मागं ती पोळी म्हणजे इतकी सुंदर बनत्या, अप्रतिम त्याचा सु सुगंध तर इतका छान सुरवातीला
हो हो असतय एवढंच तर कडं म्हणजे ओ आपलं त्याला वाटतंय एवढं सगळं तेव्हा आता असलं वाडं कधी येईल?
आपण असं वाटतय गुढीपाडावा कधी नाही इतकं ताट भरलेलं आपल्याला कधी खायला मिळेल असं वाटते आपलेला. चालतील ओके बोलूया आणि परत हो-हो चालेल लव-लव खरंच आपण परत बोलू हां ठेऊ काय बाय.
बाय